हॅलो हॅलो काऊ येते आवाज?
हा आता येऊ राहिला.
हो ना आवाजच कट काऊन काय मधातचं
हे रेंज नाही ना हो
रेंज त्याच्या माळीवर असेल ना वर
तु ये तू याय नाई तू या घरीच नाही कोणाची रेंज काढू ते मगा ते? निर्मला आत्याचा फोन आला की नि म्हसायचा त्ययचाही कट झालता हा कट होतेस.
मी बोलत राहिलो अन कटच होई ना तो
कट मं काय जेवढे मिनटं झाले तेवढे त ह्याच्यात होऊन जाते
होतंय कीव पाच मिनटाच्या वर झाला की होत अशील? व्हय कि नि हॅलो. हॅलो. इथे कामच हॅलो. हॅलो. कावा आवाज येऊन नाहीे राहिला काय? हॅलो.